आय आ
काही नाही आवर नाही आता बसल तुमचं काय चालू आहे
् आम्ही आले मी पण बसलेण मग बोलेत आवरडला आमचं पण हम्म बाकी काय म्हणताय पाऊस आहे कि सुरू आहे तिकडं
इथे पण आभार झाले पाऊस काय अजून आले नाहीे
हम्म हम्म हा हा सकाळी होता आत्ता काही नाहीय सारखं चालूच आहे जरा जरा
हा हा
हम्म बाहेर पडताच येत नाही या कुठं
होय तरी हो आमच्याकडे इकड आजच पडाय लागले म्हणजे गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पडला थोडा होत
हा हा हा
एका आठवड्यामध्ये पूर्ण बंदच होता कालपासूनच आणि जरा चालू झालेय आणि
हा हा इकडं पण तसच की पूर्ण ऊन पडलेलं कडक पाणी सुरु झाले बाहेर पडायच प्रॉब्लेमच का आणयचं म्हणलं तरी अवघड
हो
हम्म तरी होय तरी ऑनलाईन शॉप प्र् असे घ य हम्म तुम्ही करताय का ऑनलाईन
मी म्हणजे नाही एक अस काहीतरी पाहिजेला असेल तर वस्तू काहीतरी हे करतो मी पण असं रेग्युलर जे लागते म्हणजे रोजच्या जे वापरात येते ते असं काही पदार्थ वगैरे नाही केलो मी कधी हा
ते तसं नाही पण बाकी ऑनलाईन शॉपिंग असत आपलं ज्वेलरी एक्सेसरीज हा
घ त
हम्म कपडे वगैरे चांगलं म्हणजे बाहेर पडता पडायचा प्रॉब्लेम असला तर ते एक सोप झाली हम्म आणि कॉस्ट पण चांगले अस की जास्त नाही असं पण नाही बाहेर आणि उलट आपल्याला महाग पडतय असं घ्यायला गेल्यानंतर ते कमी पण करत नाहीत वेळ पण जात तो इथं ऑनलाईन आपल्याला पाहिजे तस मग येते चांगलं असत होय चांगलं भेटते दोन वर्षात आहे
होय हा हा राहतय होय आहे चार चार चौथं चालू आता त्याला
होय हा हा हा जात असेल ब अंगणवाडीत वगैरे
होय आत्ताच बसायलागलंय
हम्म हम्म हम्म हा हा हा तेवढाच वे फ्री
होय म्हणजे पहि अजून पण त्याला बसायला लागते सोबत मी बसलो, तरच बसतोय. हा रडतोय मग, नसेल तर मग, तरी पण आज तसच जबरदस्तीने सोडून आलेलो एक तास. रडला तर रडू दे म्हणून.
मग बसला असेल.
हा थोडा रडलाय, दहा पंधरा मिनिट नंतर बसलेला म्हणून सांगाल त त्या मॅडम.
हा ह आत्या वगैरे जात असतील ना?
हो ते मी म्हणजे त्यांचं काही काम नसेल, तर जातात मग त्या.
हा ह. हा.
नसेल तर, मग मला जायला लागते.
हम्म. हा बसला अंगावर, गाड्या खेळवत.
होय. चांगलंय, पावसात चांगला टाइमपास होतय.
होते बाहेर जायच म्हणले वर तेच कराय
होय आणि त्याला बाहेर म्हणजे कसं मुलांना उन्हाळ्यात वगैरे बाहेर खेळून सवय आणि आता पावसाळ्यात, हा आत -आत म्हटल्यानंतर आणि जर चिड चीड होते
करता होय, सोबत लागते कायम आता.
होय. आता समजते ना सगळं. दोन वर्ष. सोडून हालत नसेल जर आपण.
नाही. जरा पण नाही दिवसभर असच, हयाच्यासोबतच.
हा हा.
हम्म. त्यामुळे संध्याकाळी वेळच नाही भेटत.
हा हा. त्याला काय- काय म्हणजे असं वेगळं काय काय करून देतय मग खायला ते.
हो, नाही आता, रेग्युलर सगळं खातोय तो, आपलं आपण जे खातोय ते चपाती भाजी.
हा. म्हणजे तिकट वगैरे ते सगळं खाते.
सगळं खाते तिकटच खातोय, गोड जास्त खात नाही. होय. तूप चटणी, तू- तेल चटणी, अस खातोय तो, चपाती बरोबर. भाजी तिखट, त्यात सारस त्यात पण असं ते मोहरी वगैरे आलं, की ते मग ते बवाय म्हणते ते काढून टाकते. खात नाही ते, फक्त प्लेन प्लेन पाहिजे.
बहुतेक तर.
होय. मोहरी, नाही मोहरी, जिरं, कांदा, पण नाही अवो. नाही अस रेग्युलर अस तेवढं खाते आणि सोडून देते, मग त्याला आम्ही तूप साखर, असलच खातोय.
हम्. चौथं चालू झाले पण अजून ते कट म्हणजे काय जर आपण खायला बघत नाही जरा आपण नाही त्याच्यासाठी स
नाही हो, गोड आहे न, हा हा हा गोड खातोय का मग?
हा गोड खाते दात पूर्ण आता किडाला लागलंत.
गोड खाऊन, ते चालूच होते की ते ते किडतातच. जरा जर असतेच पोरांना गोड न, चॉकलेट वगैरे खाऊन, त्यामुळे, ते चिडतात.
हम्म आणि त्यात हा एकटा लहान असल्यामुळे सगळे आणून देणारेच झालेत त्यांना. हम्म. त्यामुळं दीड म्हणजे कस समजायला गेलं की नाही वर्ष- वर्ष किंवा त्या त्या आधी पण जस उठून बसायला लागले थोड थोड तस जरा जरा नखाने - काढून काढून चॉ लेट चारवायची सवय केली त्याला, हो, तेव्हापासून सवय आहे त्याला. हा सात आठ महिन्याचा होत तेव्हा नक्का न काढून जरा जरा तोंडात भरवत.
हा लाड झालीत म्हणजे भरपूर ह ह.
कला कल सगळ आत.
हो वाां होतात ऍक्टिव्ह असतात आता मुलं सगळी खरं.
होय होय.
आपल्या आपल्या याच्यापेक्षा पण आताची खूपच. ऍक्टिव्ह आहेत मुले हम आपल्याला जेवढं.
म कळतय सगळं ह आता कस मोबाईल वगैरे असते ना त्यांच्याकड त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकत जातात.
कळतात होय त्यांना.
ते रीलस वगैरे शॉर्ट व्हिडिओज असतात, ते बघून बघून आमच्या घरात याला हिंदी हो हिंदी आपला पणच बोलायला सुरु केलं हा. आपला आपणच बोलाल
भारी मग.
हा.
त्यात बघून शिकतात.
होय.
अस होत की नाही मोबाईल देतय. मग ते काय करायचं पण ते ऐकत नाहीत ना मग किती वेळ त्यांच्या सोबत. पण पण आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही मग.
हो, असं करूनच मग मी पण देत.
हो खूप हे होतय ना मग आपल्याला एकटिक होते खूप ते करायच. त त्याला न काय करता खाताना तर खूप दमवतात.
होय होय.
हम्म, यावच लागते मग जरा. जला दिलं तर आपल्याला थोडा तेवढंच शांत नाही तर नाही.
ते मिळते.
अस असते, ह. तेच म्हणलं मग मी पण करते ऑनलाईन शॉपिंग जरा अस कपडे वगैरे पण असतात. आता चांगले यायला लागलेत खर हल्ली.
हा हा, मी. पण म्हणजे दोन, तीन महिन्यांच्या आधी केलेलतस दोन एकदा दोनदा हम्म हम्. त्यानंतर काही नाही, म्हणजे एकदा ड्रेस मला म्हणजे ड्रेस घेतला मी एकदा. आणि म्हणजे साईज थोडी चुकीची आलेली ती मोठी पाहिजे मोठी आली.
केलेक येते ना.
हो मग तस दोन वेळा करायला लागलं. मला म्हणताना मग आता ह्या फद्यातच पडायला नको असा विचार केला.
होय ते जरा आपल्याला साईज प्रॉब्लेम ल असते मग ते असल की मग आणि त्यापेक्षा ते लई दिवस जाते त्यात. त्यापेक्ष जाऊन आणलेले बर असं पण होत. मग एक एकदा फोटा नकोट पडते होय.
दोन दोन वेळा मी रिटर्न केलो असं हे नको ते असं मग. हा मग तव्हापासून काय केलंच नाही मग मूड ऑफ.
तिकडे इशू असतात साडी पण मी पण एकद मागवली होती, आणि एक मागवली का आणि आली वेगळीच.
हा हा.
मग परत मी ती कॅन्सरच केली आणि परत असं आललं तर काय करायचं म्हणून.
होय होय.
हम्.
मी पण एकदा घेतलेली ते मकर संक्रांतीच्या वेळे ती काळी पाहिजे साडी म्हणून
हम्म.
त्यावेळेला मागवलेली डिझाईन वगैरे सगळ छान होतं आणि म्हणजे कापड वगैरे छान आहे वाटलेला आणि घरात आल्यानंतर बघित. तर ते असं पूर्ण पातळ अस् ह हा तसं होतं मग आता असू दे म्हणून, डिझाईन वगैरे छान आहे म्हणून, असू दे म्हणून अनेक घेतला ना.
आलय त्यावेळी आणि परत पाठवून मग मिळायची नाही असं होतं.
हा. म्हणून ती हॅलो म्हणाल ती, हम्म.
होय, होतय तस, ॲक्सेसरीज चांगल्या असतात बाकी असं. मुलांना वगैरे काहीतर पाहिजे असलं तर, ते मी तर ते, एकांशला तर ते कांगारू बॅग, ती त्याच्यावरून मागवली होती.
होय, हा, हा, हम्म, हम्म.
हम्म, छान म्हणजे कॉलेटी अडीशे रुपयाला अडीशे पाणे तीनशे लाच होती, पण चांगली कॉलेटी चांगली होती.
हा हा.
हम्म, मग एक एक चांगलं असतांत.
हम्म-
हा तेच, येतंय चांगलं नाही तर मग नाही मग आपल्याला पण असं वाटतं. ते उगच मागवलं, होय. त्यापेक्षा, पण ते असं जास्त आपल्याला मग बाहेर पडता येत नाही त्यावेळी ते चांगलं हायं. होय, नाही तर मग आणि असं आहेच.
हम्म.
मग बाकी काय म्हणताय आणि.
बाकी काय निवांत हाय, घरातलंच करायचं घरातच बसायचं. दुसर, हा दुसर काय, होय. पावसामुळे पण आणि बाहेर काय करायचं, म्हणजे जॉब वगैरे करायचं म्हंटल्यात. राहायला आलाय त्याच्यामुळे काय बाहेर पडताच येईना झालय, आणि हा. होय.
बाहेर पडताय, पडताच येत नायं.
हम्म, तुम्हाला तिथून कोल्हापूर वगैरे जवळ पडतंय ना. हा, हा, ते नदी वगैरे तुमच्या गावा जवळचं आहे ना मग.
जवळच आहे. नदी त्यामुळे पहिला पुराला आला तर इकडेच येतो.
काय, लगेच येते. ते पूर पहिला इकडच येतोय. ह्याच गावात प आले की हे पण ह्यावेळी नाही. जरा प पुराचं काही एवढं वाटलं नाही. आलाच नाही हं, चार दिवसच पाऊस पडला. हं, हं
हम्म, हम्म, इथे आमचे फूल वगैरे बंद झालेले. पण गावात काय पाणी येत आपल्या लय पुलावर आलेलं पाणी.
हो पाणी येतेय बाबा तिकडे हनी, तुमच्या तिथे येत नाही घरा जवळपर्यंत, पण तिकडे आत येतंय.
चालेल तरच, म्हणजे एकोणीस ला वगैरे आलेलं हित. घरापर्यंत आलेलं, होय घरापर्यंत आलेल, उंच हायं त्याच्यामुळ. त्यामुळें आत काय नाहीं.
येत नाही हा, कट्टापर्यंत हम्म पण ते पा, पूर येऊन गेल्यावर पण खूप त्रास होतोयं. सगळं आवरायचं, ते घाण होतंय, सगळं, खाण्याचा वास. वास तर खूप दिवस राहतो म्हणे ना, जात नायं. अवघडच असतयं.
मी इकड आल्यानंतर पुरच आला नायं.
तुम्हाला घाबरला वाटतं.
नायं मला, पूर आमच्या तिकडे पण नाही. कधीच नाही आणि इकडे आल्यानंतर येत नाही ना तिकडं. नदी नाही आणि पुराचा काही संबंधच नाही आम्हाला ला बघायला उत्सुकता असते की पूर कस. कात्रन काढून आम्ही प्रोजेक्ट बनवायचो त्याचा पुराचा आणि इथं पुर पुराच्या गावात येऊन पिवर आल्यापासून पुूरच नाही असं झाले आमचं. पाच वर्ष झाली आता पाच वर्षात एकदा पण नाही एकवीस पासून आलाच नाही. एकवीस ला येऊन गेला ना तो त्याच्यानंतर डिसेंबरला झालं ना माझं लग्न. त्यामुळं मग नंतर आली आली. तेव्हापासून नाहीच ना मग.
हा हां
हॅलो एक मिनट करते हां मी परत कॉल तुम्ही करा परत मला
हा ठीक आहे